आवाज येतोय?
हां, येतोय आवाज, येतोय बोला.
ह, नमस्कार ताई.
हां, नमस्कार.
कशा आहात?
मी ठीक ये, तुम्ही कशा आहात?
मी पण मस्त, आवरलं बाकी, सर्व?
हो हो, आपण आता विषयाला, सुरुवात करूया, अं? एखादा आपला, आवडता विषय म्हणजे की आता, दिवाळी सण, दिवाळी सणाबद्दल आपण बोलूया, हं. चालेल ना?, हं, मग सुरुवात, तुम्ही करता?
करा तुम्ही, बोलती मी पण, दोघी बोललुया, थोडं.
के, चालेल, तर दिवाळी स सण म्हणजे, आपला हिंदूंमधला, सगळ्यात मोठा सण असतो.
ह्
त्याचे चार पाच दिवस, म्हणजे खासच असतात, आपल्या हिंदूंसाठी. आणि आपण, सर्व जण अं, म्हणजे घरातले, फॅमेली सर्व आपण, खूप एन्जॉय
हो एन्जॉय करतो, मुलांना पण सुट्ट्या असतात, लहान मुलांना
हो हो हो हो हो, बरोबर. हं, तर ज दिवाळी सनाला कसं, आम्ही लहान असताना, आम्ही गावी जायचो, आमच्या. आम्ही गावी गेलो का मग तिथं खूप एन्जॉय करायचो म्हणजे आईच्या आईकडे आजीकडे मामाकडे
हो मामांकडे
हो तेव्हा खूप एन्जॉय करायचो म्हणजे कसं सकाळी उठल्यावर आजी छानपैकी तो ना - ष्टा असायचा उठल्या उठल्या पहिले मावशी मस्त त्या अंगणामध्ये छान रांगोळ्या काढायची मोठ्या मोठ्या हं हं मग त्या रांगोळ्या म- - ध्ये आपण कलर भरायला मदत करायची असं नंतर त्यानंतर मग आजी वगैरे मस्त चहा तो गुळचा तो चहा असायचा चुलीवरचा चहा
हम गावाकडे
गावाकडे हो आणि त्यानंतर मग छानपैकी नाश्ता असायचा सगळ्यांना मस्त मोठ्या मोठ्या त्या गोल गोल सांजोऱ्या अनारसे चिवडा असायचा हे सर्व प्रकार त्यावेळी घरी बनवलेले असायचे छानपैकी कुठलीच विकत आणलेली नसायची त्यावेळी पण आजीच्या हातच्या पदार्थांची चव काही वेगळीच असायची खूप छान पद्धतीने बनवायची आमची आजी हा
निस
तर आत्ता त्या गोष्टींची ना खूप आठवण येते गोलगोल मोठ्या मोठ्या सांजोऱ्या ते अनारसे खूप मेहनत करून केलेले असायचे आणि खूप आवडायचे आम्हाला ह तर ते झाल्यानंतर मग मस्तपैकी अ अ दुपारी छान जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त पत्त्यांचा डाव रंगायचा मग आजूबाजूचे आमच्या बरोबरचे लहान लहान मुलं सगळे मुलं मुली आम्ही एकत्र बसून आजूबाजू सगळीकडून आलेले असायचे त्यांच्या बरोबर कधी फॅमिली पण आमची सर्व सोबत पत्ते खेळायचो आम्ही
हम् आणि फॅमिली जर मोठी असेल तर मग दिवाळीची मज्जाच काही वेगळी राहते
मज्जाच खूप यायची खरंच आहे आणि गावाकडे गेल्यावर जास्त अजून मज्जा यायची
हो आ हेच सिटीमध्ये कसं असतं थोडेसे असं फटाके वगैरे एवढं एन्जॉय नाही. तसं गावाकडे
हा गावाकडे खूपच हा खूपच मज्जा येते. आणि संध्याकाळी आपले मस्तपैकी आकाशकंदील वगैरे लावायचे. नंतर फटाके वगैरे वाजवायचं छान त्यावेळी
ह
ते सुरसुर्या, पटाके, कोठी हे सगळं असायचं. त्यात एक वेगळीच अजून एन्जॉयमेंट असायची सगळे मिळून अ आणि त्या टिकल्या असायच्या त्या टिकल्या पोडण्यात पण आणखीन वेगळीच मज्जा यायची.
हो लहान पण म्हटलं की या सगळ्याच गोष्टी आवडीच्या राहतात नवीन कपडे दिवाळी म्हटले की लहान पोरांना असं दिव नवीन कपडे फटाके यातच जास्त आनंद राहतो.
हो खरं आहे खरं आहे खरं आहे. तुम्ही पण जात असाल ना गावाकडे लहान असताना
हो म्हणजे म गावाकडेच राहालाच गावाकडे आम्ही त्यामुळे मग, पप्पांच्या इकडे पण खूप मज्जा असायची आणि मामांच्या इकडे पण त्यात मामांच्या इकडे मावशी मावशी खूप म्हणजे जास्त असल्यामुळे मला तीन चार मावश्यायत तर म एवढी मामा, मावशांची मुलं वगैरे आम्ही सगळे एकत्र असायचो तेव्हा
हां
असं इतर वेळेस कायी भेटणं नव्हतं होतं शाळेमुळे असं पण मग दिवाळीच्या वेळेस सगळे एकत्र आल्यावरती मग ते मामाचे ते चिंचांच्या झाडावर जाणं हे करणं यिकडे खेळ, तिकडे खेळ जुने खेळ पण छान असायचे तेव्हा
हो हो, तेव्हा सगळंच छान असायचं म्हणजे एक तर त्यावेळी टीव्ही नव्हता मोबाईल तर नव्हताच नव्हता आणि काय फक् तर रेडिओ होता. रेडिओवर पण दोन तीनच चॅनल असायचे त्यामुळे ते पण ऐक ताना खूप मजा यायची न्यूजपेपर मात्र होते ह न्यूजपेपर तर ते न्यूजपेपर पण रविवारच्या दिवशी असं छानपैकी अ त्याच्यामध्ये लहान मुलांचे काय कथा कथा वगैरे यायच्या ते पण वाच मजा यायच्या, हो
आता तस सगळंच ऑनलाईन मोबाईलवर ती झाल्यामुळे म्हणजे आपल्याला सगळं अवेलेबल झालं पण एवढी मज्जा, ती मज्जा ती आता नाहीय
आता खरंच नाहीये आता सगळं कसं रेडीमेड लोकं घेतात शंकरपाळी रेडीमेड सांजुरया हे ते सगळं म्हणजे घरी कोणी मेहनत घेतच नायी त्याच्यामुळे ते सगळं विकतचच पदार्थ खाऊन पोट दुखवायची काम करतात असंय
हो
हा आणि तेव्हा सारखी अशी चवदार पण नायी वाटत पदार्थ असे
हो आता कस सगळंच हायब्रिड झाल्यामुळे एवढसं भाजी पाला वगैरे पण पहिल्यासारखा नायी टेस्टी लागत
नायी नायी नायी नायी बरोबरय हा
पद्धत पण खूप बदललीय, आपण खूप काय ट्राय करतो. खूप मसाले घालतो त्यात पण तरी पण पहिली जी चव असायची ना साधं सोपं केलेलं असायचं पण ते छान लागायचं
ते एक छान लागायचं आणि अगदी अक्षरशः मसाले सुद्धा बऱ्याचशा बायका, घरीच बनवायच्या बघा पूर्वी? मिरची, मसाले, हे सगळं घरीच बनवायच्या काय काय ठिकाणी तर दळण सुुद्धा घरीच करायचे ते जात्यावर कायी ठिकाणी
हो
हो, म्हणजे सगळं आणि शेवया हे ते सर्व उन्हाळी पदार्थ तेही सगळं घरीच असायचं बघा? आता मात्र घरी कोणीच एवढी मेहनत करत नाय हं, सगळंच विकत घेतात हं तर दिवाळीच्यावेळी अ लक्ष् दिवाळीच्या वेळी ना लक्ष्मीपूजनला खास करून, अ खूप मजा यायची म्हणजे कसं? कि अ खास लक्ष्मीपूजनच्या दिवशी घालण्यासाठी म्हणून नवीन कपडे घेतलेले असायचे आम्हाला सगळ्यांना हं म तिकडे गेली ना, आजोळी गेली का मग आजोबा आमचे घेऊन द्यायचे. ते आम्हांला मुलांसाठी, आईसाठी पण साडी घ्यायचे, जावयासाठी म्हणजे माझ्या वडिलांसाठी पण कपडे घ्यायचे, अशे म्हणजे नवीन -नवीन क कपडे त्यावेळी म्हणजे असं खूप जास्ती आपण कपडे पण, विकत नाही घ्यायचो ना इतर वेळा.
नाही खूप त कमी होते, पण त्यातच खूप आनंद असायचा.
हा दिवाळी खास सण असायचा ना आपला आणि त्यावेळी मग घ्याय चे आणि ते नवीन कपडे घालून -घालून आम्हीं खूप मिरवायचो इकडे-तिकडें.
हं, हुं.. हुं.. आता तस नाही राहिलं ना, आता कपडे खूप झाले. पण तरी प्रश्न पडतो कोणतं घालायचं?
हो आता तेवढं अप्रुप पण नाही राहिलं म्हणजे कसं अ एखादी गोष्ट ना खूप मिळत राहिली ना माणसाला मग त्याच कौतुक नाही राहत असं आहेआणि एखादी गोष्ट जर नाही जर मिळाली ना खूप कधी नवत मिळाली तर त्याचं खूपच आपल्याला कौतुक वाटतं. हा फरक तर आहेच ना.
हो खूपच फरक झालेला आहे म्हणजे आप आपल्याच जनरेशनमध्ये बघता- बघताच खूप बदल झाला आहे, आपण कसं होतो लहानपणी आणि आत ताची लहान मुलांची कसं हे
हो बरोबर आहे, हा.
तर त्यांना सगळंच भेटतं ना, सगळंच अवेलेबल असतं आता प्रत्येकाचं पहिले कसं आपण मुलं पण जास्त असायची, प्रत्येकाला तीन -चार मुलं असायचेच तसं आणि आता एक किंवा दोन असतात. त्यामुळे मग तेवढं केअर केली जाते त्यांच्याही थोड्याशा गोष्टींकडे त्यांचा मूड खराब न होऊ म्हणून जे- जे म्हणतील ते लगेच अवेलेबल करतो ना,
हो, हो, हो.... हो, हो, हो.. तेच झालेलं आहे आणि बाहेरच खाण्याची चटक लागली ना त्यांना. हे मॅगी खा, नूडल खा, त्यामुळे कस प्रतिकारशक्ती कमीच झाली हल्लीच्या मुलांमध्ये बघा. हो‌ का नाही?
वीक झाले मुलं व्हायरल इन्फेक्शन होऊन जात लगेच त्यांना.
हो लगेच इन्फेक्शन होतं. त्यांना लगेच आजारी काय पडतात, आधी कसं मस्त शेत तात गेले किंवा मग असे ट्रक वरून पण ऊस जायचे बघा. मला चांगलं आठवतं तेव्हा ते ऊस अशे लोकं, मुलं ना ओढून घ्यायचे अशे दोन-तीन आणि अगदी अशे दात तानी अगदी खायचे असे तसेच हं म्हणजे कापून पण नाही. आणि त्यामुळे मस्त कशे दात- तशे मजबूत व्हायचे त्यांचे तसं, रस-बिस ते असं असं हे चावून खाण्यातच आनंद वाटायचा. हा तसं आत्ता नाही राहिलयं ना, परिस्थिती.
नाही, आता नाही राहिलयं, आता सगळं असं आयतं दिलं पाहिजे. आपल्या आपल्या स्वतःमध्येच खूप बदल झालायं, पहिले आपण पण असंच होतं काही करत तसं आता आपल्याला पण असं आयतं, असं जे नवीन अवेलेबल असेल ते घेणे. सवय झाली.
हो खरंच आहे खरंच आहे, सगळं- सगळं कसं, आपल्याला आता अवेलेबल झालं ना जागेवरच. पाणी जागेवर अव्लेबल आहे, घरात- आपले नळ असतात, तथे चोवीस तास आहे, गॅस आहे कुठल्याच गो- ष्टीसाठी आपल्याला म्हणजे, कष्ट करायची इतकी सवय नाही राहिली, त्यामुळे- आपलीच अशी प्रतिकारशक्ती कमी झालीये, या टाईप मध्ये झालेय. हं, पूर्वी कसं म्हणजे, पाणी पण घ्यायला खाली एकच नळ असायचा. त्या नळावरून नंबर लावावे लागायचे, मग पूर्ण गल्लीत- च्या गल्ली तिथून पाणी भारायची. असं नाही का, परत स्टोव्ह होता. चूल होते आधी, त्यानंतर स्टोव्ह होता, आता स्टोव्ह वर- बारीक फ्लेम वर कसं बस- चालायचं ते, त्याच्यावरच कशी ऍडजेस्टमेंट चालायची ना. हं असं. आणि तेव्हाच कसं छान होतं जीवन, म्हणजे सकाळी लवकर उठायचं सहाला- सहाला, पाचला असं लवकर उठावं लागायचं.
हो हो, गावाकडे अजून पण आहे तशीच पद्धत इ- की नाही चेंज झालं.
हा, आणि रात्री लवकर पण झोपायचो ना, त्याच्यामुळे मग सकाळी बरोबर जाग यायची. तेव्हा हे इतर अट्रॅक्शन नव्हते, टीव्ही नव्हता. मोबाईल नव्हता, काहीच नव्हता त्याच्यामुळे कसं लवकर लवकर आवरून- लवकर झोपायचं, असं सगळं रुटीगं-
प्रत्येकाकडे स्वतःकडे मोबाईल, त्यामुळे ते मोबाईल पाह- पाहत झोपतो, आपण का असे ना तेच झालंय आपलं पण, एका दृष्टीने मोबाईलचा खूप फायदा आहे. एका दृष्टीने मोबाईल खु- खूप फायदा आहे, आणि विचार केला तर तोटे पण तेवढेच आहे.
हो बरोबर बरोबर आहे, म्हणजे आपण कसं वापरतो त्याच्यावर आहे ना ते, नाही का हं, आपण जर आपल्या फायद्यासाठी वापरला, म्हणजे काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी वापरला. तर नक्कीच फायदेशीर येतो, पण जर- बिना कामाच्या गोष्टी आहे, जसे मुलं- बघतात, हे बिनाकामाचे व्हिडिओ वगैरे अशल्लिल व्हिडिओ हे ते लहानपणीच बघ- ता मग त्यांच्या, हार्मोन्सवर इफेक्ट होतो ना त्याचा. मग त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ पण नीट होत नाही बघा, किंवा मग वेत- नुसते मोठे होऊ जातात. असे हे,
वेळेच्या आधी मोठे होऊन जातात, चिडचिडे होऊन जातात, ते जास्त दोष होत. ताई
हो हो हो. आई वडिलांचं ऐकायचं नाही, मग मित्र मैत्रिणींमध्ये जास्त गुंतून राहायचं असं, अं हं,
हो, किंवा आता काही मुलांन आता कसं झालये, आता खुप लहान मुलं पण अस मोबाईल वरती गपचुप म्हणजे काहींचे पप्पा आईवडिलांना कळत नाही मोबाईल मधल एवढ. पण मुलांना खूप कळत मग ते आईवडिलांपासून लपून. चॅटिंग चॅटिंग करतात. तस मग खूप लहानपणीच त्यांना ते वेगळ्या वळणाकडे जाता.
हा खरय खरय. एकदम खरय ते आईवडिलांनाही आईवडिलां ते लक्ष नसत बऱ्याच वेळा ते नोकरी मध्ये गुर फटलेले असतात वडील पण आणि आई पण. त्यामुळे मग काय त्यांच्या दोघांच ही लक्ष नसत पूर्वी कस होत की जास्त करून बायका नोक नोकरी वगैरे करायच्या नाही बघा हाय की नाही त्याच्यामुळ त्यांच पूर्ण लक्ष मुलांवर अस
मुलांवर असायच. आणि पहिल कस जॉईंट फॅमिली होती त्यामुळ मग सर्वच